हॅलो
हॅलो
आवाज येतोय?
हो. तुम्हाला?
हो.
ठेवला का माझी एकशे ऐंशी मिनिट झालेले दाखवले ना अजून कॉल लागला.
ते अ कॉल किती दिले होते?
अठरा जणाला.
ते वीस कॉलच होतं ना ते वीस कॉल कम्प्लीट होईपर्यंत लक्षात येईना.
हो का त्या दिवशी लावला होता मी तर लागलं नाही बरं.
हम् हो का आता मी मला वाटतंय की, ज्याचे ज्याचे झाले ना त्याला लागत नाही काॅल.
काय माहित तस पण हो तसं काही असू शकते मग.
हा
तसं काय असू शकते मी लावून बघत होती ना तर ह्या, कार्या मधला चेक आला तर अ त्याच्यावर लागत नव्हता. तिचे कम्प्लीट झालेले आहेत वाटते पूर्ण एकशेऐंशी मिनिट.
हा तेच ज्यांची कम्प्लीट झाली ना त्याला लागत नाही वाटतं?
असं काही असेल मग तरी मी म्हणायला लागले मये कंप्लीट झाली कंम्प्लीट, क्ली झाली कशाचे कंप्लीट झाले.
तेच. कंमप्लीट आपले कंप्लीट नाही झाले. आपल्याला आजचा न उद्याचाच दिवस आहे फक्त कमप्लीट करण्यासाठी.
हो आता किती राहिलेत काय माहित?
काय माहिती किती राहिले ते ह्अ. माझे बी अठरा झाले आता.
हो आता हे एकोणवीस वावे वाटते कॉल बहुतेक,
हो का,
हम्म हे कार्यचा कॉल. कार्याचा कॉल आल्याच्या नंतर काय?
कार्यावाल्याने सांगितलं होतं म्हटलं कि बा ज्याच्या जो कार्याचे ॲप आहे. त्याला कॉल लागेल पण त्या समोर त्या टास्क कंप्लीट झाली तर लागत नाही.
हो का?
हा.
तसं काही असल. आणि ते काय म्हणतात. ते मी हे जे आपले आहेत ना कॉल. ते पूर्ण घेतात वाटायला लागलंय. वीस ला वीस. नाहीतर अजून देतात की काय की. कोणाला बावीस करायला लागले कोणाला पंचवीस. कोणाला तीस-तीस याच आलं.
आणि माझे जे दोन कॉल होते ते व्यवस्थित झाले नाही फक्त. आता किती अठरा कॉल पैकी दोन कॉल व्यवस्थित झाले नाही.
माझे तसे तीन आहेत.
आता अजून किती करायला लागतात काय माहिती.
माझे तीन आहेत तसे. व्यवस्थित नाही झालेत ते. तीन आहेत आता काय माहित मला पण किती करायला लागतील. तीस म्हणल्याच्या नंतर अजून भरपूर बाकी आहेत माझे पण.
हा.
कधी होतील केवढे कॉल?
व्हायला पाहिजे वो.
हो ना.
तसे तर तीस कॉल यायले का तीस कॉल कराव पण कुणाल आता.
हो. आपल्या दोघांला एकूण एकालाच करा लागते. माझे अठरा झालेले आहे. काय? हो. काय ऑप्शन नाही.
अजून दोन कॉल करू शकतो मी तुम्हाला.
हो ना.
ह कारण की एका जणाला एक आपण चार किंवा पाच कॉल करू शकतो त्याच्यात तर हाय.
एका दिवशी.
एका दिवशी.
पण मग पाचन पाच दहा आता राहिले तच किती? अठरा, वीस म्हणजे बारा समजा. तीन दिवसात होऊन जातात कम्प्लीट.
तीन दिवसात तीन दिवस दिले पाहिजे तर ना उद्याचा आठले दिवस दिला ना.
उद्याच्या शनिवार, रविवारची रात्र दिली असेल.
नाही एकतीस तारीख सर्वांना.
एकतीस तारीखच दिली का?
हा.
बाप्पा. मी मी पाहिलंत नाही एवढे दिवस मी म्हणायला लागले झाले कमप्लीट झाले कंप्लीट. लक्षच नाही दिलं.
बघाय दुसरीकडे बघ लावून बघायला पाहिजे हो.
हा आम्ही लावल नाही मी हेनला झालेच वाटलं मला कंप्लेट म्हणून मग लावून नाही बघितला मी. आता ते तुम्ही म्हणले म्हणून बरं झालं नाही तर मी आता बी लावून बघत नव्हती. झाले कम्प्लीट म्हयत होती मी.
ते समोरच्याचे कॉल कमप्लीट झाले.
हा समोरच्याचे झालेच वाटते कंप्लीट. आता उद्या चार, चार म्हणल्याच्या नंतर उद्याच शुक्रवार आहे ना?
हो.
रविवार पर्यंत नाही चान्स आहे ना.
नाही.
उद्याची लास्ट डेट. त आता चार कॉल तुम्हाला करा लागतील. वहिनी जर का
हम्म
कोणाला दुसरं कोणाला बघाव लागेल ना अजून. शोधाय लागतील आता मेंबर.
आता आता शोधाला लागात आता उद्याच्या उद्या कम्प्लीट करायला लागते.
हो आता कम्प्लीट करण्यासाठी शोधावंच लागतात मेंबर.
हो
हो ना
आता उद्याची तारीख शेवटशी सांगली काय वाटतं. प मागच्याच रविवारची तारीख शेवटची सांगितली होती वाढवून दिली त्यांनी.
हो आता हे हे लास्ट असनच काही सांगता येत नाही. महिन्याची एंडिंग आहे ना.
हो
मग शनिवारी पैसे टाकून देतील ज्याचे त्याला.
नाही एकदम एवढ्या लवकर नाही टाकणार ते.
नाही नाही हे कॉलरचे असे टाकून देतील ना.
कॉलिंग, कॉलर चे. तर नाही नाही तर रिसिवरचे टाकतील ते.
हा रिसिवर्हरचे देतील टाकून.
रिसिवरची टाकतील.
हा
हम्म
रिसिव्ह चे देऊन टाकतील. ते ट्रान्समिनेशनचा आला मला अजून. पण अजून पंचवीस आलेत बापा ते तर मला. त्या हार्ड वाटायला लागलं ते करायचंच का यायला मला.
हं बघायचं करून वाटलं सोपं तर झालंच झालं याच्या नंतर अजून एक टास्क येत ते त्या एक कार्याचे युजर करत आहे.
तेना फक्त त्याच्यामध्ये डॉट द्यायचा. कुठं समजलं नाही ते द्यायचं ते सोपं ह ऐका टाईप करा.
ऐका ऐकायचं आणि हे करायचं फक्त. डॉट द्यायचा ते पूर्ण येते टाईप करायला तेन. व्हॉईस येत.
हो ना हे टाईप करा, ऐका हे टाईप पण कराव लागेल.
हो.
आपल्या मनान द्यायला पाहिजे होते यांनी.
आपल्या म्हनांन. आपल्या मनान दिला होता याचा फायदा देण्याचाच काही फायदा नाही ना.
नाहीत मग एवढी चेकिंग नाही ना करायला पाहिजे एक एक असं हम, अ हे अनुस्वार, विलांटी पहिली विलांट- लांटी असली तर ठीक दुसरी असली तर चूक.
अच्छा.
उकार बी,
मग ते आपल्या दिलंच तस आपल्या दिलेत नसत. नसते त्यांनी.
हो हो. ज्याला जे पाहिजे का तेच पाहिजे. म्हणजे एवढं मी मी तर म्हणते शाळेत बी एवढं ध्यान धरून केलं नसल‌.
अनुस्वार पय कुठ उकारा येते, कोणता उकारा कोणाला दया सांग कोणता उकार कोणाला द्यायचा? पहिला कुठं लागते दुसरा कुठे लागते ते.
शाळेत पण केलं एवढं तेवढं इथं करायला
पयल. पहिला उकार कुठा हाय दुसरा उकार कुठा हाय विलांट टी मात्रा. सगळं.
कराव तर लागतेच.
मस्त असं एका एक ऊकार काना. मात्रा.
हम्.
सगळं बघायला लागायला.
तुम्हाला झाला नाही वाटत अजून असाईन ‌हो ना?
नवीन नाही झाला आसाईन.
रिफ्रेश करून बघायची असते ना.
केलंय रोज केली तरी नाही झालं.
तरी नाही झाला.
नाही.
मला झाला. झाला पण ते लई च अवघड झाला.
झाल त्याच्यातले कम्प्लीट झाले तुमचे पंचवीस?
आणि ते आहे पण नाही वाटते आता पंचवीस पंचवीस ना किती घेतात काय माहीत शी? ते
बघ ते पाचशे पाचशेच्या जवळपास येतेत.
नाही नाही ग्रुपवर स्क्रीनशॉट येतात ना ते हजारानं काहीतरी हायत.
अं एका टाईमला, पाचशे का काहीतरी करावं लागतात ते.
एक हजार आहेत वाटते माझ्या मती तर.
जास्त येतं हे एका हजाराला पण.
हो काही सांगता येतं नाही.
हम्म
एवढं सगळ्यात करायचं म्हणल्यानंतर, बघायला लागतेय सगळं किती येतात किती नाही ते.
एक हजाराला जास्त येती.
मग आता मोबाईल बी हँग मारते माहिती का, त्याच्यात टाईप करायला गेलं ना, तव्हा कवा त्याची स्क्रीनच चालतं नाही.
आवघडय
स्क्रीन टाईप होत नाही पटापटा, टाईप करायला गेलं की. काय करावं? काही ऑप्शन राहतं नाही. मग त्याला बंद करायचं डबल उघडायचं. मग परत टाईप करायचं. मग कार्याचे पैसे आल्यान फोनच घेऊ काही कीन आधी.
आणि जमतंय, तसंच बनतय,
हॅलो!
हॅलो!
त्या कार्याचे पैसे आल्याचे नंतर फोनच घेऊ काही कीन म्हणलं आधी.
हो जमतय म्हटलं ना तसंच, तसंच करायचं.
हो ना एक तर चालत नाही काहीच नाही पण कायॉचे पैसे त्या फोन जोगे आलेबी पाहिजे ना.
यायला पाहिजे.
हो, तेवढे यायला
आले किती ये? हो
तेवढे नाही आले तर काय? गेले मग. आवाज ब्रेक व्हायला काय तुमचा?
आवाज येत नाही का व्यवस्थित?
नाही म्हणजे असा मध्यामध्यात काहीच नाही यायला लागलं असं व्हायला लागल.
ते नेटवर्क प्रॉब्लेम आहे.
हा नेटवर्क प्रॉब्लेम ये आता पावसामुळे येतच राहतील. नेटवर्कचाच प्रॉब्लेम राहते पावसामुळे.
ते नेटवर्कचा प्रॉब्लेम असो पण पहिले, पहिले कॉल एकदा कम्प्लीट झाली की मग काय टेन्शन नाही.
ते एवढं नेम असतं, मी रिचार्ज असं याच टाकलेलं हाय. अ काय म्हणतात म मी बघितलंच नाही अन अनलिमिटेड अनलिमिटेड डाटाच टाकलं. पण काय करता?